हॅलो
हॅलो
हम्म काय
काय म्हण काय म्हणाल तो आपण?
तेच की हेच लिस्ट प्रोव्हजनल लिस्टच की आज लागली असती फायनल परत कॅपराऊंड चालू झाल असत दोन, चार दिवसात.
हा तेच आता होईल. झालं
का माहिती बाई बघू सत्तावीस तारीख तर मी बघितलय होय.
हा
बघू काय होतय आता लवकर लागू दे बई.
व्हय लवकर लागू दे.
नाहीतर काय आता कवा लागतय बघा
व्हय आणि टी सी ला पण बाई कसली प्रोसेस आहे सांगू तुला परवा माने सरांना विचार हॅलो मला टी सी ला आ लाय मध्ये जायचं तिथन काय तर घ्यायचं. ह तिथन द्यायचं हा. ते घ्यायचं अ मनंतर काय काय करायचं मला लेटर ते फॉर्म भरायचां आहे ह अर्ज करायचा आहे पहिला. अर्ज करून मग तिथं लायब्ररीमध्ये जाऊन
लायब्ररीमध्ये जाय
हम्म आ
जायचं म सहा नंबर खिडकी मध्ये जायचं मन बाई. असं करून मग त्यानंतर भेटणार असं काय काय आता म्हणालती मी म्हणलो
ते ट्रान्सफर सर्टिफिकेटच आपल्याला आताला ऍडमिशन व्हय ऍडमिशन झा आणि सगळे कराला येणार तवा गर्दी ब कसली असणार आहे.
तिला पन्नास रुपये म्हणाव
आणि ते कशासाठी म्हण
तिज ते द्यायला ट्रानस ट्रान्सफर सा सरफिकेट.
काय तरच बाई असूदे सोड बघू द्या म्हणल तर द्यायचं.
व्हय तेच की ते काय ऍडमिशन करत्यावेळीस जाय सोड. ह
होय तवाच की आता ऍडमिशन बघू कुठली कुठली कॉलेज बघितलीस मग?
काय काय बघितलो नाही आता.
सेम बाई सी ई टी चा रिझल्ट लागला तेव्हा तेवढ बघितलंय हौसन हौस बक्की दोन दिवस कंटिन्यू कॉलेज हुडकत होतो कंटिन्यू आणि आता बंदच केलय.
आम्ही तर काहीच बघितलो नाही आता एवढं कॅप राऊंड जवळ आलंय तर मी काहीच बघितलो नाहीय आपण तेवढंच बघलेलो बघ कुलेज तेवढळीच त्यानंतर आहे नाही.
हा तेच तेच माझं बांधण असं. का काय झालंय काय कळणारच आपल्याला.
तेचज चार चलेच माहिती आहे तेवढीच.
हो त्या आणि आपल्याला तर कॉलेज पण व्हाय. नाही मेरिट लिस्ट ला नाव टाक कितीतरी टाकाय पाहिजेत की भरपूर ग कशी टाकाय. पहिलं नाव तर कुठलं तर मोठं टाकायला पाहिजे.
तेच की.
ह्याच टाकायचं कुठलं तर पुण्याची मुंबईची.
तेच की ते पण टायल पाहिजे की ग कोच बाहेर
ऑटो फ्रीज त्यात ऑटो फ्रीज त्या तेच की ऑटो फ्रिरीज जे होत्यात कनी नाव
हा तिथे ज..
ती तवा तवा तेवढी मोठी मोठी नाव लावायची.
हां
पहिलं पहिल..
डोक्यावर पडली प.. ल्या ज म्ह टाकायचे नाही कारण आपण माहिच घेणार काय?
तेच की, होय. आणि खरं आपल्याला ऑटो फ्रिरीज नकोचस नको असं तर उग बिन कारणाचं फ्रिज झाल्यावर घ्यायला पाहिजे ग, समज आपल्याला जे कॉलेज पाहिजेल आहे ते जर ऑटो फ्रीज झालं तर बेटरच आहे सोड.
भारीच आहे म्हणजे के. आय. टी. म्हण किंवा आपल्याला कुठलं पाहिजेला आहे ते जर ऑटो फ्रिज झालं तर मग भारीच आहे.
व्हय, तेच की आता बघूया आता पहिल्या का पहिल्या
कोय ते तेव्हा तसंच झालं तर?
होय खरं टाकत्या वेळेचच बरोबर असं डोकलावून टाकायला पाहिजे.
हा तेच की पहिला कॅप राऊंडला पहिलं नाव ऑटो फ्रीज होते असं आहे ना.
हा.. ह व्हय
दुसऱ्या कॅपराऊंड ला पहिली ते होत्यात. तिसऱ्या काॅप राऊंडला पहिली सहा होत्या आणि चौथ्याला आठ होत्या असं आहे ना.
हा व्हय चौथ्याला काय माहिती आहे म मला तिसऱ्यापर्यंतच काय अस माहिती आहे मला
हा मग पहिल्याला तेवढं पहिला होतं फीझ होतय आणि पहिल्याला कॉलेजला मग पहिल्या ना तेवढं मो टाकायचं कुठलं तर?
तेेच के टाकायला पाहिजे आणि व्यवस्थित आणि बरोबर टाकला पाहिजे, कुणाला तर विचारून घेऊन म टाकू या तवा
तस करू हो तसं करूया.
मीज
तेच की काय तर घोळ होतोयच नाही का आणि भीती वाटत ग बाई मला आ ते व्हेरिफिकेशन पण झालंय का नाही, झालंय का नाही, झालंय का नाही असं भीती वाटायल्या बाळ.
व्हाईस की म मला त्यानंतर अनेक काय तर प्रोसेस आहे काय असं वाटायलय.
होय की नाही सेम असं धडधडच होतय.
व्हय काय राहिलेय काय. म आपलं ऍडमिशन झालं नाही तर हेच भीती वाढते त्या प्रोसेसमुळ.
होय ग खरंच की खरच मला पण तसच वाटतय.
आता बाई पहिल्यांदा करायलोय म्हणून असलं हे. काय माहीतीच नाहीेये त्यातलं आपल्या ना एवढं.
बघायचं आता काय करायचं?
हम्म अंजली का कुठे ठरलं म कुठे कॉल घेणार आहे म?
काम तिचं पण काय बोलली नाही आहे बाई काय.
हा. काय न्हव स्टेफी कुठे सोडली तुला?
कटो कटो घता्या का स्टेफी घरात सोडली.
हा सोडून आली व्हय.
घराच्या दारात घरला ये म्हणाल तो आली नाही आ.
हा. हम्म. ले कंटाळ आले घरा बसून. आता आला बग. हॅलो.
मला असं वाटलं की तुला अ आवाज माझा लेट न यायलाय.
काय माहित बाई आता. खर आत्ता तर स्टॉप झा
खर मी बोलल्यावर तू दोन दोन मिनिटांला रिप्लाय द्यायल्यास मला.
व्हय म्हणजे मला लेटनच आवाज ते ग्रुपमध्ये मेसेज केलतीत की व्हय मी काय हेडफोन्स ना आपलो नाही आहे बाई.
मी घातलोय ब्लूटूथ कारण
हा. ते सगळ्यांनी म्हणजे सगळं वाक्य पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही बोला. असा. म्हणजे ते काय तर हाय इंटरनेट इश्यू असेल सोड हे.
असं काय माहिती.
काय माहित आता. ते कार्ड काढलीस बसच?
कुठ नाही अगं जायचं लक्षातच नाही तू काढलीस?
नाही मी गेलेलोच नाही स्टँड व नाही त तुला सांगितल नसतो.
हम जायला पाहिजे होतं बाई लक्षातच नाही.
मी पण गेलोच नाही बघायला पाहिजे. उद्या गे उद्या बघतो थांब काय होत काय होतय ते मी आज जायचं म्हणालतो आपण मग भक्तीच्या तिथे गेलो ना म म्हटलो राहू दे उद्या जाऊया म्हटलो
होय
काय तर सकाळीच आहे म्हण बाई आमची मावशी सांगालती की सकाळी बारा पर्यंत काढ काढायला घेत्यात
होय होय अकरा का बारा पर्यंतच काढू शकतोय असं हाय
हा म त्यानंतर दोन अडीच पर्यंत तुम्हाला भेटते ते कार्ड
हा जायाला पाहिजे बघून
लवकरच जायाला पाहिजे सकाळी दहाला तेन अस खरं एवढ्या लवकर का बंद करत असतील ग त्यांनी बाराला
त्यांचं काय काय रूल्स आहेत काय माहिती
खर तरी पण उघडणारच ह्यांनी दहाला मग त्यानंतर म दोन तासातच हे करणार
बघकी काय नव्हच बाई मला तर काय मी काय कळतच नाही कवा जायचं तेन आपल तर आवरत नाही तुला पण माहित आहे कसं असतय
की ऊठतोयच दहाला आंघोळतेन करून साडे अकरा तिथंच वाजतात
होयच की
काय नव्हच बाई खरं ह्यांचं टायमिंग चुकीचं आहे बाई मला तर वाटतंय असं
होय बघायला पाहिजे बाई काय होतंय जाऊन एकदा काढून आला पाहिजे खरंच कारण झालं की आता आज बावीस तारीख आहे
व्हय बावीस तारीख आहे सोड तू म तवा जा तू तवा गेली नाहीस म मोरणीच्याह्याला गेलतीस तवा
नाही अग तवा चालत गेलतो नवं आम्ही माहित माहीत आहे काय मी केवढं चाललोय माहित हाय काय सांगलोय काय घरला आल्यावर मला अस ताप आल्यासारखं झालत मी जेऊन तेन काय गेलो नवतो सकाळी लवकर गेलतो मी घरला आल्यावर जेवलो पण नाही गेलतो उपाशी आलतो उपाशीच असं येऊन मी झोपलो पहिला दीड तास झोपून उठल्यावर मला फ्रेश वाटलं मग जेवलो मी उठून
हुशार आहेस खर त्या गर्दीमध्ये थांबायला लागतंय सोड हुडकून द्यायला
होय आम्ही गेलतो तेव्हा गर्दी नव्हती सोड पहिल्यांदा खरं तरी पण चालत गेलतो ना चालत फिरलेलो येताना पण चालत त्यामुळं
चालत चालत त्रास होतोय सोड मी पण तवा फी भरायला तेन गेलतो बघ बाळ माझे पण पाय दुखालतीत दोन दिवस तवा लई दिवसान गेलतो चालत बाळ म्हणजे चालत लई दिवसान गेलो गेलो पण चालत लई दिवसांना गेलो तर अजून त्रास होतोय बघ हू
आणि ते मोरणी कुठल्या टोकाला राहिलं स्टँड कुठल्या टोकाला राहिलं असं होतंय ना.
व्हय मोर नाव गल्लीच्या इथं येतंय.
तेच की, मग तेच की आणि म्हणत्यास तिथन जा हळू हळू स्टॅंडकड गेली नाहीस काय.
अगं नाही तू तिकडनं गेली म्हणजे जाताना गेली असशील तर मग गेलीस का नाहीस असं विचारालोय.
नाही. नाहि.
हा तुम्ही इकडन येताय ना मधन.
मधन येतोय ग आम्ही.
हा तेच की.
पाणीपुरी खायाला जात होतो क नाही आपण क्लास सुटल्यावर तिथनं साईडला तो रस्ता गेलाय तिकंड जातोय.
हा म्हणजे समोरचा ते हे जा कुठला काय नाव तिचा.
तेव्हा वेळ शाळेपसन ग.
हा तेच की, शाळेपासन मधणा रस्ता मधला रस्ता. तेच की राजपुरोहितच्या समोर रस्ता गेलाय तितन.
हम्म
लांब होतोय सोड क नाही.
लांब आहे ग भरपूर लांब आहे.
तेच की आधी मी बी चालत फिरायचो बा चालतच जायच चो इथनं घरा चालतच जात होतो. ईदला पण ईदला तर दिवसभर फिरणार बा ईदची कपडे घ्यायला.
मग आम्ही पण दिवाळीला दिवसभर फिरायच आणि दि दिवाळीच संध्याकाळच खरेदि असत्या. त्याला पण जातोयचं.
हा. ते काय आमचं खिरीचं सामान पप्पा आणत होतीत सोड सगळं खिरीच फक् तर कसं दिवाळ
ते दिवाळीच एवढ सगळ ते जनता बँकेला भरलेलं नसतंय काय एवढ.
हा तुमचं लय काय काय असतंय सोड आमच कस खिरीच सामानच आणाय लागतय आणि साईडला काय तिथं
आमच्यात
दूधची ऑर्डर देत्यात.